हॅलो. हॅलो. आवाज येतोय माझा. हो येतोय. तुम्हाला येतोय माझा आवाज?
हो येतोय.
ओके ओके. काय चालंय? काय नाही बसले होते असंच. ऑफिसमध्ये जरा वेळ होता. म म्हटल कॉल करा. हो जॉब करते. त्याच्यामुळेच मग माझं मध्ये मध्ये ना असं, अ ला डिस्कनेक्ट करायला लागतं. पण आता जरा वेळ वेळ मिळेल म्हटलं. म म्हटलं
हा. त्या ग्रुपवर कसं मेसेज करायचा नाही ना, जर मेसेज केला तर ग्रुप मधून लिफ्ट करते. मग मी तुम्हाला म्हटलं डिलीट करा मेसेज.
हा. नाही बरं झालं मी लगेच केला तिकडून. हां माझ्या ल म्हणजे मला माहीत नव्हतं तसं.
हा.
हां हां. तुम्ही काय करता?
मी आर्टिस्ट आहे. मेंहदी आर्टिस्ट.
अच्छा! अच्छा! मस्त छान.
मेकअप, मेहंदी आर्टिस्ट दोन्ही करते. आणि वरून बेबी शॉवर ची ज्वेलरी पण बनवते. म्हणजे आता ट्रेंड चाललाय ना, तो हळदीसाठी ज्वेलरी ओरिजनल फ्लावरची. परत लग्नातने हार सप्तपदी ते पण करते.
किती छान! हो ना, मला फार आवडतं ते. म्हणजे असं हा. चांगलंय म्हणजे ते अ आता म्हणजे त्याला खूप स्कोप आहे तसं.
हो.
ते आर्टिस्टला वगैरे असं. हा छान छान.
मग म्हणलं आपलं ते. कसं घरी बसून आपला आपण जेव्हा वेळ भेटलं, कवा तवा करू शक. तो ना.
हो. छान ना. या हो. म्हणजे ऑफिसच कसं आपल्याला ठराविक वेळेमध्ये जायचं चं यायचं हो ना. आणि आटकूनच पडतो ना, मग बाकी नाही मग घराकडे लक्ष पण नाही देता
नाही. हे कसं असतं, हा बाबा आज आपल्याला ऑर्डर आहे तर आपल्याला घेऊ वाटले, आपण बाबा हा आता महिनाभर आपण नाही घ्यायचे ऑर्डर आपल्या मनावर असतं. ह्या तारखेला आपण ऑर्डर घ्यायची का नाही.
बरोबर हो ना. मस्तच आहे. हम्म्. छान हा. हा बरोबर
आणि आता बघल ते तेच करतय म्हणा. त्यामुळे मार्केट पण कमी यायला लागलंय त्या गोष्टीत जरा.
हम्म हम्म हम्म खरं आहे हम्म. माझी मैत्रिण पण करत होती तर तेव्हा मला खूप असं वाटायचं. आपण हे असं काही केलं असतं तर बरं झालं असतं कारण म आपण फ्री असतो ना बाकी वेळ मग. आपल्या मनावर असतं आपल्याला अ अ कसं करायचं वगैरे घर सांभाळून करता येतं ते असं मला फार छान वाटलं होतं तेव्हा.
हम्म पण ते कसं विषय होतो ती आपण बघ तो फक्त ते कसं आहे पण त्यात एवढा त्रास आहे ना असं वाटत त्यात पडलं का नाही की हा बाबा हिकला असतो तर चांगले जॉबला लागलं असतो.
ऍक्चुली ते असत बरं का म्हणजे जो जे काम करतो ना त्याला त्या आपलं सोडून ते दुसऱ्यांच जास्त चांगलंय असं वाट
हो.
पल्यापेक्षा ते जास्त सुखी आहे असं वाटतं.
हा ना आणि ह्यात कसं असतं कंटिन्यू एका जाग्या वगैरे बसायचो आणि टोक लावून म्हणजे भरपूर त्रास होत असं आपल्याला समजत नाही बाबा हम.
हो ते आहे आणि असं म्हणजे फिक्स पण नाही ना आता आम्ही कसं ऑफिसमध्ये जाणाऱ्या बायका ॲटलिस्ट म्हणजे काही काम असो की नसो मंथली पेमेंट मिळणार म्हणजे मिळणारच पण हे स्वपाळच्या म्हणजे कसं आहे जेव्हा ऑर्डर्स मिळतील त्याच्यावर अवलंबून आहे ना. आपल्याला कधी म्हणजे स्लॅक असतं कधी म व्यवस्थित असतं कधी असं म्हणजे
हा समजा आता सा आता ऑर्डरच आहे ना आणि आपण अचानक आजारी पडलो तर ते काहीच करता येत नाही ना नंतर ठिकाणी किती बी आजारी असलं तरी आपल्याला ते कम्प्लीट करावीच लागते का तर घेतले म्हणल्याव
हा बरोबर आहे हो ना. आणि ठराविक महिन्यांमध्येच जास्त राहतं अस तील ना ऑर्डर्स जसं लग्न सराई सी जन असेल काही असेल तर तेव्हा ऑर्डरस जास्त म इ तर वेळेला म दुसरं काहीतरी म्हणजे एक तर तो म्हणजे असं जोडधंदा म्हणून ठीक आहे काहीतरी साईड बाय साईड करता येण्या सारखं आहे.
आणि तो विषय कसा होतो पण त्या सीझनमध्ये आपल्याला सोडता पण येत नाही का तर एक तर तो सीझन असतो तो सीझन संपल्यानंतर आपल्याला ऑर्डर नसत्या. म ऑर्डर आला की ती सोडता पण येत नाही आपल्याला.
बरोबर हा हा हा हा. नाही मग तुम्ही एकट्या करता की कोणी आहे अजून सोबत करायला आ हे का हा तुमचा ग्रुप आहे अच्छा.
त्या आणि मिस्टर पण मदत करतात.
ह अरे वाह छान आहे ना हम्म ते मंग थोडीफार करतात मदत. हो हो ना हा हा हा बरं आहे मंग.
ते जाण्या बरोबर नाही ना कुठं मग तेच ते सो बत कॉन्टिनूय आम्ही पण म्हणजे असे भरपूर ऑर्डर घेत नाय. आपलं आपल्या शरीराकडं लक्ष देऊन, ऑर्डर घेणं गरजेचं आहे ना.
खरंय हो हो, हो ना. पण त्यात पण तुम्हाला असं सारखं असं नवीन नवीन काहीतरी अपडेटेड राहायला लागतं असल सल ना, नवीन डिझाईन्स किंवा नवीन पटर्न काहीतरी असं
अहो, आता तुम्हाला सांगू आज जर एकानं लेडीज न ज्वेलरी मागितली, तर पुढची लेडीज त्याच्यापेक्षा वेगळीच मागत्या.
हो ना?
मग गुंतवणूक आपली राहते भरपूर.
बरंबर, हा.
आणि ते कसं असतं, आर्टिफिशियल म्हणलं की काही जण रेंटनं घेतात. मग रेंटच आपण एखादी डिझाईन डिझाईन बनवून ठेवलं तर, प्रत्येक जणीला एकच डिझाईन आवडत नाही ना.
खरंय, हा. पण मग तुम्हाला अश शा हे डिझाईन्स वगैरे मिळतात का कुठून असं. नवीन नवीन काय काय चाललंय वगैरे
हा. आता कसं होतंय की, अं.. अ हे कसं इन्स्टा म्हणा मिशो परत एक ॲप आहे, त्या ॲपवर पण फोटो येतात. युट्यूबला येतात आपल्या पाहिजे असं डिझाईन, कुठेही भेटतात आता.
खरंय, हां हां.
जरी टाकला ना, तरी भरपूर डिझाईन येतात नवीन नवीन.
हो ना, हां. पण ते कंन टिन्युअस बघत राहिलं पाहिजे, स्वतःला अपडेटेड नाही
हा आणि कसं असतं, क प्रत्येक कस्टमर कसं असतं की त्यांना त्यांच्या पसंतीनं मग ते पण काही जण चूज करतात की, हा मला असे असे फोटो पाठवतात, अशी ज्वेलरी देताल का सेम बनवून?
हा हा हा, बरोबर. हा हम्म. ते फुलांचं म्हणजे काय काय आर्टिफिशयल फुलांची पण ज्वेलरी बनवतात ना? फुलांचे वगैरे ओरिजनल हो, पण मग? हो, तेच ना आणि ते टिकतात का पण म्हणजे ओरिजिनल फुलांपासून बनवतात ती ज्वेलरी टिकते? असं तेवढा फ फंक्शन पुरता तरी?
हा, फंक्शन पुरतं पुरते. टिकते म्हणजे फक्त एवढंच की, त्याची काळजी भरपूर घ्यायला लागते बनवताना. जर बनवताना अ खराब वगैरे झाले तर मग
काही काही फुलं असतात, तशी नाजूकही लगेच सुकतात. हा, बरोबर. हा. आणि यंदा कसं उन्हाळा भरपूर होता ना? हो, बरोबर. तर जास्त त्रास झाला. हो ना, हां. पण ते आर्टिफिशियल पण ते छान दिसतात म्हणजे ओरिजनल सारखेच दिसतात.
हा, फक्त जरा फरक येतो आहो, आर्टिफिशल मध्ये. फिनिशिंग, व्यवस्थित येत नाही.
हा. हा. नाही कारण एका लग्नात मी आता मागे गेली होती ना, तर त्यांनी हळदीला असे आर्टिफि फिशियलंच ठेवले होते त्या. आम्हाला सगळ्यांना दिले होते पण ते माझ्याकडे अजून जसेच्या तसे आहेत. फ्लोरल हो फ्लोरल ज्वेलरी होती आर्टिफिशियंल पणं ते जशीचे तसे आहेत हां हां ज्वेलरी युंज करतांय कां हां हां बरं बरं चांगलं दिसांयचे पणं ते पणं हम्मं हम्मं हम्मं हवं नां हम्मं
आणि ते कसं असतं तुम्हीं कोणंता फ्लांवर यूंज केलांय आणि कोणंती तगरं यूंज केली त्यांच्यावर पणंसतं
हो बरोबर आहे ते फुलं पणं म्हणजे तसे बरेच महांग मिळतांत नां त्यांतले तेजे असतांत आंता वेगळ्यां प्रकारचीं असतांत फुलं बरं बरं आहे हां हां
खूंप महांग आणि आर्टिफिशल म्हणले की बरं पडतांत आंता तुंमी नां कांल परवांच बघां हांफ केजीस फक्तं मागवलं असेल हजांर रुपये घेतले
अरे बापरे हो कां
एवढं महांग मंग आपल्यांला पणं परवडलं पाहिजे नां त्यांत
बरोबर हो बरोबर आहे नां हो नामं
खेडेगांवाकं म्हटलं की एवढां भागूंन घ्यांय
न बरोबर हो नां हां ते शहरांमध्ये चांगलं स्कोप आहे त्यां मलां रे
हो हो
खेड्यांमध्ये एवढं नाहीं कोणी जास्तं वयांच्या खर्चात पडतं. खरे आहे हो
पैसे इकडं नाहीं त्यां गोष्टीलां कायं खर्च करायचं.
हां बरोबर हो नां हम्मं. तरी पणं आंजकांल लग्नांवरती लोकं किती केवढं खर्च करतांत नां.
हो आंता कसं त्यां ट्रेंडच निघांलाय.
हो नां हो म्हणजे असं प्रत्येक गोष्ट म्हणजे खर्चिकचं असते. अगदी म्हणजे सांड्या किंवा तुमचे ड्रेसेस वगैरें असं हजांर दोन हजांरचे तरं कांहींचं नसतं अगदी म्हणजे वीस तीस हजारांच्या पुढं अगदी लाखां लाखांपर्यंतचे मुलींचे असतांत
आणि पहिलं कसं होतं आणखी हजांर दीड हजांराची लग्नांतली सांडी असांयची आंता दहा हजांराची सांडी घेतली तरी नवरीमध्ये एवढी सांधी.
हो आंता मी माझं सांगते माझां पांच हजारांचा शालूं होतां तरं म मलां म्हणजे माझं लग्नं होईपर्यंत मलां इतकं वाटायचं की मी किती महागांची सांडी घेतली म्हटलं‌. आपलं म्हटलं केवढां खर्च करूंन टाकलां मी असं मलां असं सारखं ते गिल्ट वाटतं होतां तेंव्हा माहिती कां.
हां नां तुमची पांच हजांराची तरी होती माझी दीड दोन हजांराची फक्तं सांडी होती. तरी मलां असं वाटतं होतं की बाबां म्हणजे लं भागांतली घेतली सांडी.
खरं हो नां पणं आंजकांल नाहीं आंता माझे दोन वर्षापूर्वी मी लग्नांला गेली नां एक लाखं रुपयांचा घागरां घेतलां होतां त्यां मुलीने.
होयं नां.
लग्नासाठी आणि फक्त लग्ना पुरताच घातलं तिने. लग्न झालं आणि सासरे जातानाच ती म्हणाली मी आता इथून पुढे हा कधीच घालणार नाही ये म्हणे कारण मला तो खूप टोचतोय म्हणे. एक लाखाचा तो घागरा आता पडून ये माहितीय का. आस हां.
कसं होतं की तेवढे पुरतं आपल्याला वाट की बाबा हा असं पण आपण ते विचार करत नाही की बाबा त्या गोष्टीचा आपल्याला त्रास किती होईल.
हो आणि पुढे आपण वापरणार आहे की नाही हा विचार करायला पाहिजे खरं. पुढे आपण म्हणजे ठीक ये लग्नाच्या दिवशी घालू. नंतर पण थोडा वापरता यायला पाहिजे ना हाय की नाही. हा झालं ना आपला विषय बाजूलाच राहिला. चालेल तुम्ही कराल त्या मुळे ओके बाय.